हॅलो,
माझा
हा आत्ता आले काय नाही हा ह
चहा पाणी झालं का नाही.
चहा ते झाले.
चहा झालं धुन धुवालाय.
होय होय. तुमच लवकर आवरलंय नाही नाही- पाणी डायरेक्ट कृष्णेच जोडून दिलेलाय.
माझ लवकर आवरंलं नाही- काय झालं मुलगी लवकर उठलेली पाच वाजता- पा पहाटे आणि पाच वाजता उठलेली आणि ती झोपली कीतिला? साडेसात ला झोपली अस झालं आत्ता मग ती झोपली आहे. म एक दोन तास तर उ- म्हणून म्हणलं तुम्हाला. कॉल करूया. ना काय चाललंय तुमचं बघूया, हम् तुमची मुलगी गेली
होय गेली छ करन दिल डबा ते. म्हण रोज असतय ना जेवण पराठा आहे ते- करू तेच की रोज एक एक दिवस- त्यांचस टाइम टेबल आहे ना ते.
हम् तरी पण काय काय असतय?
आज पराठाच करून द्यायचं म्हंटल होत. म ते चपाती पराठा करून दिल.
कशाचा?
पत्च निक मळायचं? आणि त्याच्यावर मग मसाला ते टाटा मसाला गरम मसाला- तेल कोथंबीर - झाल ते घरी घालतोय की आपण.
हा चपातीला.
नाही तसं नाही. ते हेला घडी घालतोय की असं एकामेकावर एकामेकावर अस हे करून जा काय म्हंटला? तिथ तिकडेच ठेवल्यात हॅलो.
हा बोला.
हां.
मग ते घडी घालायचं?
गोल करून घ्यायच
हां.
त्याला लेयर्स पडत्यात मग त्याला, मग ते आणि लाटून घ्यायचं गोल आणि मग भाजायचं. पाती सारखं
हा आणि तसच द्यायचं होय. हम्म म परत आणि दुसरी भाजी
दुसरे काय नाही केलो दही आणि ते घेऊन गेल्या म आता आणि एक दिवस पाले भाजी असतय. एक दिवस हे असतय
आता हिकडं कसं असतंय म्हणजे हा आवरलं स्वयंपाक हिकडं कसं असतंय एकदा भेंडीची भाजी द्यायची, एकदा पालेभाजी काय पण द्यायच, एकदा ते आता पराठा म्हणताय तुम्ही तसं म्हणजे काय करायचं च मूग असतात ना हिरवे मुग ते रात्री भिजत घालाय ते काय आणि ते सकाळी मिक्सर ला किंवा शीजवायची असं म्हणजे नाय तर हा म्हणजे जरी गिर शिजवलं तर चालतं किंवा मिक्सरला जरा कनाय फीरवायच. आणि त्याम बारीक कांदा टोमॅ टो, कोथंबीर, जिरं, मोरी, जिरं असं म्हणजे हे पण त्याची पहिल भाजी तयार करून घ्यायची अशी घट्ट.
हा हा
पोळीला कसं अ हे करतोय म्हणजे पुरण करतोय हा तस घट्ट करून घ्यायचं आणि ती चापतीच्या पिटातच असं म्हणजे भरून कनाय लाटाय च मग तो एक पराठा होतय म्हणजे मुगाचा पराठा ते तस द्यायचं हा पौष्टिक होतय आणि पुन्हा झालंच तर बटाटा आपला अस
होय होय ते पण करतय होय ते पण छान हा ते भाजी करून पुरणसारखं भरायचं.
ते एक पराठा द्यायचा. किंवा अजून एक कसला आता आपण गाजर असत की नाही गाजर. म्हणा, किंवा त्या बिबिस च्या शेंगा परत बटाटा असं तीन भाज्या मिक्स करून ते पण असंच करायचं स्मॅश करायचं आणि ते पण भरून ते.. पराठा होते तयार.
होय होतय की.
ते होत.. तयार. ते करायचं किंवा बाजरीची भाकरी किंवा नाचण्याची भाकरी वगैरे अस. असतय ना ते पण एक. सात देवस. करून द्यायचं.
असते मी म्हणजे पाककले स्पर्धेला सुरू केलतो मधी मधी. कत्तर. हम्म नंबर आलत.
तुमच आलेला? काय केलेलं तुम्ही?
नाचणीचंच कि ते नाचणीचं नाचणीच लाडू. परत अ बाजरीच ते उंड म्हणतात कि ते. तूप खालून खात्यात बगा ते ते
माहितीय
ते केलतो मलिदा
होय हा हा हा.. चांगलं होतय ते पण की नाही बाजरीच नाचणीच. नाचणीचे लाडू कसे करायचे.
लाडू आहे आपण बेसनच माहितीय का तुम्हाला कस करायचं.
अ म्हणजे नाचणी भाजायची काय?
हा नाचनी पीठ करून आणायचं.. आणि. तुपात भाजायचं ती. जास्त तुप घालून आणि मग - - साखर मिक्सर ला लावायचं. आणि वेलदुड साख - - वरती लावायचं त्यात घालायचं मिक्स करायचं आणि - - बांदायचं. तूप जरा जास्त लागतंय तेला - -
मी काय बेसन - - चे, रव्याचे, असंच केले होते सोडा मी नाही कधी ना - - म्हणजे तुम्ही म्हणला म्हणून तुम्हाला वीचा - -
हा म्ह ते काय म्हणजे नाचणी च ते एकदा - - नारे हे करायला. हम् पाक केले.
ते जरी करून ठेवलं तरी मुलांच्या साठी चांगलंच हाय कनी खायला. हा. मुलां
मग ते बघून पिल्लीच्या टीचर च आता किती दोन, तीन किलो तेनासनी हे केलो विकत दिलो.
होय.
होय. विकत घेतले ते
कसा किलो देताय?
अ अस अर्धा किलोच हे केलो. पाचशे रुपये अर्धा किलो अर्धा अर्धा किलोच मागितलेलं. होय. तर असं म्हणजे हे लागतयं नई- - सगळं तूप हे ते जास्त लागतयं मं ते खर्च किती येऊन - - तेवढं हे केलो तेनासनी दिलो.
मग त्यात काजू, बदाम वगैरे घाल
हा ते पण घालायचं की सगळं वरण नंतर दूध
बरं बर बर तेच म्हणलं - -
छान त्याचे होय बेसनसारखंच लागतय.
हो हो. बघुया. तुम्ही सांगितलंय करून बघतो मी आता आहे माझ्याकडे नाचणीचं पीठ तुप आणून करून बघतो. म्हणजे आमची हा.
खरं बुकणा घालून मिक्सिंग करून करायच छानत
बर आमच्या पण घरी खातात आवडी न म्हणजे अस लाडू केले की जेवणासोबत वगैरे खातात म्हणजे आवडते त्यांना
हा त बेसनचं शेंगोळ्याचं अस ऑर्डर घेते
होय काय हा हा चांगलाय की मग तुमचं
होय आता नऊ दहा किलो विकलं करून शेंगोळ्या ते डाळीच्या पिठाच असत डाळीचं पिठ दळून आणायचं भाजून आणि त्याला हे करायचं ज अ म्हणजे हे करून त्याच शेव करून नाहीतर काय तर धपाटी करून नाहीतर ते हे मुटकेसारखं करतात की
हा हा हा तळायचं
तळायचं हा म तळून मिक्स र लवून घ्यायचं मग ते तूप घालून भाज भाजून घ्यायचं
म्हणजे ते तळलेला मिक्सरला ला पण
हा होय भुकना करून घ्यायचं तळले ना आपण धपाट्यासारखं होते होते. असं भुकना ना हे हा तस होन मिक्सर लावून घ्यायच च आणि नंतर तुपात घरून भाजून घ्यायचं आणि पाक करायचं पाकात करायच
तुप आात घाल भाजून घेतलं की पाकात ते घालायचे हा
भाजून घालत कि नाही अ पाातामध्ये
हा बर बर बर तेच म्हणलं की म्हणजे ते काय मी ऐकलं नाही आता पहिल्यांदाच ऐकलं तुमचं डाळीच पण
हा हा
बाजारेच होय. मग असं त्यांना काय हे होत नाही असं घशात खव खव
नाही नाही नाही काय नाही किती शा छान लागतेय पो
आता ते तळायचं कशात आपण
हा तेलातच तळायच बारीक बारीकच हे करायचं शेव सरख करून घ्यायचं आपण अ हे करतो की नस तस करायचं नाही तर शेवा मशीन मध्ये घालायचं. सांडग्याची रोज असतंय की
बरोबर आहे.
ताळायंच शेवसारख आपण तळायचा हो तळून घ्यायचं. आपण शेव कस तळून घेतो. हय की नई तस
कळाल की चोळाना चोळाना तेच म्हणलं ते मी कधी ऐकल नाही. पहिल्यांदाच ऐकलं तळुन त्याला मिक्सरला लावून पाखात घालायचं. हा हा बघुया बघुया करून बघतो मी ते पण कस झालं रेसिपी तुम्हाला सांग
हा काय आणि हेच की आहे.
म्हणजे आता मी काय म्हणल्यावर काय काय करता आणि प्रोडक्ट.
आणि काही विकायला नही येत सांडग ते विकतंय सगळं. सगळ्या प्रकारचं आणि कोण काय सांगतील ते हे करते ग गारब्याचं परत याच ते पोळी पुरणाचं
पुरणाची पोळी पण
होय कोण कस मागल तस ऑर्डर येईल तस कर हो
तुमचा बिझनेस भारी आहे कि घरात..
हम हम
म्हणजे छोट मोठ काय असे ना म्हणजे संसार बघून किंवा मुलं निष्ठ वगैरे नवरा आपलं सासू वगैरे
होय घरात बघून सगळं येऊते..
चांगलं आहे क..
हा हा ह्या वेळेस जास्त आले सगळे सांडग्यायला दिस.. ते ऑर्डर अजून आला. त्याचं हम्म
आहे ना. त्यामुळे तुम्हाला ऑर्डर येणार अस पण होतय मी कॉल करतो काय थांबापर्यंत..
मीदा करतो की..
बरं खरा
हा